हा आवाज येतोय का?
हा याला याला
हम्म काय करायलायस.
काय नाही बसले.
हा
हा
मग करायचे किती फोन झाले तुझे
माझे प पंधरा झाली.
होय हा हा..
तुमचे
माझे द आत्ता पाच झाले.
हो
होय काही मुलगी असत्या. त्यामुळं मला जास्त करताच येत नाही.
हा हा असं तरी त्यातन वेळ काढून करत. काय मंडा बराय ना बार्या
होय.
हा हा हा
हम् पहिल्यांदा काम करताय काय कार्यवर
हो वा
हम्म हम् कसाय अनुभव तुमचा
आणांलो तरी आता सुरुवात आहे ना तुमचा तुम्ही का आधीपासून करत असंचीला.
होय होय आधीपासून म्हणजे तर एक करते की
नाही मी आत्ता आता दहा दहा पंधरा दिवस झाला चालूय ना
हा हा
आधी नाही माहीत नव्हतं ना आता नंतर काल माझ्या मोठ्या बहिणीने मला सांगितले ना
होय मला पण माझ्या बहिणीकडूनच कळालं
हा त्यामुळं आम्हाला एवढं काय त्यातलं माहित नव्हतं पण आधी बोललेली पण आम्ही आम्हाला काय वाटलं हे काय म्हणजे खरं नाही आहे नंतर नंतर तिनं सांगितली काय समजावून सांगितले ना ते मग आम्ही मग बघूया म्हणून करूया म्हणून केलं
हम् हम्
ह
नाही नाही कार्य चांगलं आहे ते
हा हा
हम्म
हां
पैसे पण मिळतात माहिती पण मिळत्या अनेक माणसांचं संप फोन फ्रेंड मुळं अनेक माणसांचा संपर्क पण येत नाहीत ना आणि खूप लोक काम करत आहेत
हा ते काहीतरी हे ए आय मध्ये काहीतरी याचा वापर करतात ना
हम् होय वाटत
हां
हम्म हम्म
ए खूप खूप जण ऍड आहेत ह्याच्यावर
खूप खूप होय प्रत्येक देशा राज्यात आहे ते
हा हा हो ते दिसल मला
हा
हा हा चालतंय चालतंय काय दम दमवालय काय पुरगी
हो दमवत्या म्हणजे खेळाय लागल्या
हा हा हा
सारखी बाहेर पळत्या
हा आ मग मग ते तुम्ही पहिलं तुमच मशी न होता ना जॉबच काय तर
मशीन
हा लेथ मशीन काहीतर होती ना तुमची
आहेत की आमचे सासरीे चालवतात की
हा तरी पण त्यावर कोण कोणता जॉब होता
आता त्याची मला काय एवढी माहिती असणार
तरी पण ते थोडंफार तुम्हाला सांगितलं असेल ना कसं असंतय लेज मशीनवर जास्त करून कणी पहिला र हे होत असं काय म्हणतात त्याला रफ म रफ मध्ये मारतात.
हा सगोल मोठ अवजड अस बघा मग ते गाड्यांचं पार्ट असतील.
हा ती गाडी म्हणजे कशात असते मोठ मोठीे ट्रक त्यामध्ये असते ना हा त्यामध्ये ते वापरतात. हे आपल्यात चाक असत ना चाक
हा.
हा त्याच्या तिथं वापरतात ते
हा हा!
हा ते भारी हाय ज्याचो, जे आपण जरी केलो तरी त्यात प पैसे खूप मिळतात.
हम्म हम्म
हे कसं आहे करणारा माणूस पाहिजे. त्यामुळं त्यात खूप पैसा आहे केल तरी हा अ आमचं पण आधी गाड्यांचं गॅरेज होतं ना
होय!
आ! त्यामूळ कसय त्यात पण आम्ही खूप पैसा होता आमची थोडी अडचण आली त्यामूळ आम्ही बंद केल!
बंद केलाय काय हा मग तुम्हाला गाड्यांबद्दल माहित असेल की.
व्हय थोडंफार माहित आहे की. कसय आमचं पण थोडं पप्पा म्हणजे पप्पा चालवत होतीत पण तर नंतर मध्ये आम्ही बंद केलो. मधी मी मी थोडाफार जात होतो सोडा एक किती एक, दोन दोन ते तीन वर्षी गेलो फक्त मी गेलो थोडफार मी पण जरा शिकलो
हा!
हा शिकल्यावर मला पण थोडंफार त्यातलं थोडंफार कळतय आता म्हणजे म्हणून मी आता जातोय ना तिथं हा म ते आता जातोय की मी आता जिथं जातोय ना तिथं पण मी स्वतः अस ड्रॉइंग करतो.
होय!
हा ते जॉबच तेन ते आपल्या ते मेकॅनिकल इंजिनिअर म्हणतात ना त्यात
हा!
हा डिप्लोमा मध्ये तेन
हा हा!
हा त्यात कळत ते तर त्यात काम आहे ना ते तस
होय.
हा!
तुम्हाला आता माहीत असल त्यातली माहिती आता सगळी
हो! हो म्हणजे कस हाय मी कराय गेलो कन्हाय ते कस त्याला स्वतःच गॅरेज पाहिजे ना हे आपण दुसऱ्याच्या जातो म्हंटल्यावर कन्हाय तेवढं बार नाही स्वतःच असलं तर बरं असत.
होय होय.
कधी पण गेल कधी पण आल कसं असतंय बाहेरील लोकाच्या ह्याच्यात गेलो की त्यांच थोडंफार बोलण खाया लागतं.
होय आमचे सासरे जातात त्यांन ते कसं स्वतःच आहे त्यामुळ त्यांनी पण त्यांच्या हिशोबाने जातात आणि त्यांनी खूप वर्ष काम केलेलं त्यामुळे माहित आहे त्यांना कसं काम करायचं कसं नाही.
हा मग ती तसाच विश्वास नाही. आपण जसं असं दुसऱ्याच्यात जायाच म्हटलं टाइम टू टाइम जायला लागते. वेळेत जाऊन वेळेत या येण्याच काय नसते पण जाण्यात कन्हाय वेळेत जायला लागते ना.
होय होय!
त्यामुळं कस हाय स्वतःच असल्याल बर हाय.
होय.
हाय आम्ही पण आता बघणार आहे स्वतःच मी घालाय काहीतरी बघणार आहे ना.
होय चांगली गोष्ट आहे घाला.
हा म्हणजे कस
स्वतःच असलं की ते चांगलं असत.
हो म्हणजे निवांत असत ना.
निवांत तुम्हालाच किती पण वेळ काम करा किती पण कसं पण काम करा.
ह निवांत असतय काय टेन्शन नाही. आणि आपण कवाबण उघडू शकतो ना.
कधीही कितीही वेळ काम केलं तरी कोण काय बोलणार नसते. आपलं आहे त्यामुळं काम करायचे हौस जरा वाढते.
हो हो तसच होतय. ह हा ते हो
चालते चालते.